हा तुम्हाला केस गळतीचे उपाय सांगते मी
हो सांगा
तर हे बघा आता केस गळती ही खूप प्रमा
हो
हम तर त्यासा हॅलो
हॅलो हो येतोय बोला.
हम् तर बघा केच गळतीचे केस गळतीवर घरगुती उपाय सांगते तुम्हाला मी तर घरगुती उपाय असे आहेत की आपण मेथी दणे आहेत ना तर ते हा तर ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्यानंतर आपण ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले कि सकाळी उठून ते पाणी तयणीच्या सय्याने आपण गाळून घ्यायचे
बरोबर
हम्म आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ते स्प्रेची एक बॉटल असते त्याच्यामध्ये तुम्ही ते भरून आपल्या केसांना स्प्रे दररोजचा स्प्रे आपण करू शकतो रात्री झोपताना वगैरे दिवसभरातून तुम्ही कधीही स्प्रे करू शकता बरोबर आणि त्यानंतर आता तुम्हाला त्याच्यासाठी के तेल कसं बनवायचं ते सांगते तर आपण तेल कस बनवायचं तर हे बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मेथीदाणे आणि कॉलोनजी हॅलो
हॅलो
हा आणि चार पाच लवंगा टाकायच्या आणि त्यानंतर जास्वंदाची फुले पाणी असं सर्व एकत्र त्या तेलामध्ये टाकायचे हा आणि बारीक गॅसवर ते तेल उकडू द्यायचं जोपर्यंत ते पानांचा फुलांचा अ त्याचा आर्क त्या तेलामध्ये जोपर्यंत उतरणार नाही कल तेलाचा कलर जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत आपण ते तेल गरम करत ठेवायचं गॅसवर
बरोबर
हम्म आणि त्यानंतर आपण काय करायचो ते अ तेल अ गार करायचं थंडगार झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचं
बरोबर
हम् तर तुम्ही काही सांगू शकता का
हा मी तुम्हाला एक विचारू शकते आपण आपल्या केसांमध्ये डेनड्रॉप कशामुळे होतो
डैड्रप हा अ हे बघा आता धूळ असते बाहेरची धूळ असते त्याच्यानंतर आपण घर वगैरे झाडतो बरोबर त्या टायमिंगला जेव्हा घर झाडतो ते सग दध आपल्या केसांमध्ये जमा होते त्यानंतर आपण बाहेर जातो तेव्हा आपण आप चे्या आप बधजे चे्याला कारबानला की आपल्या केसांची पण हे होते आणि डेनडरप होत नाही आणि आठवड्याला आपण दोन वेळा तरी केस धुतलेत पाहिजे
हो आणि डेन ड्रॉप जास्त झाल्यास काय उपाय काय आहे त्याच्यावर हॅलो हॅलो
हा येतोय आवाज
हो बोला
तर आपण आठवड्यातून अ केना दही लावलं पाहिजे
ओके
हा दही लावल्याने भरपूर फायदा होतो आपले केस आहे ना एकदम असे मऊ होतात त्यानंतर सिल्की होतात
बरोबर
असं आहे आणि त्यानंतर आपण चे आपले सॉरी केसांना आपण हेअर मास्क पण लावू शकतो तर हेअर मास्क आहे ना तर आता मेडिकलमध्येध्ये उपलब्ध आहेत जस मेथी पावडर त्यानंतर जासंदाची फुलांची पावडर
हॅलो
हां बोला
हा तर त्यानंतर रेठा पावडर हे सगळ्या पावडर आपण एकत्र करायच्या आणि अ त्या ते एका म्हणजे असं एका बाउलमध्ये ते सर्व पावडर काढायच्या आणि पाणी टाकून ते मिक्स करायचं पेस्ट आणि ती पेस्ट आपल्या केसांना एक तासासाठी ठेवायची
हा
हा एक तासासाठी ठेवायची त्यानंतर आपले केस आपण नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचे
हा
हो आणि केस धुतल्यानंतर आपण केसांना टॉवेलने असे जोरात असे हे करायचे नाही
हो जास्ती आणि
हम्म
गरम पाण्याने पण धुवायचे नाही नाही तर ते तुटतात
बरोबर बरोबर मग ते हा तु तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे केस धुतले ना की आपण अ अशा मऊ सुती कापडाने केस असे बांधून ठेवायचे बांधून ठेवल्यानंतर त्यांना आणि केस बांधल्यामुळे काय होतं कापड बांधल्याने त्यांना केसांना ती थोडी आपल्या गरम पाण्याची स्टीम भेटते क
हो बरोबर आहे
हम्म त्यामुळे आपण केस बांध धुतल्यानंतर बांधायचे थोडा वेळ आणि नंतर मग सुकवायचे
हो बरोबर
हम्म असं आहे आणि अजून काय
अजून चेहऱ्याबद्दल काही सांगू इच्छित आहे तु्
चेहऱ्याबद्दल बरं तर आपली स्किन आता अ स्किन विषयी कसं आहे आपल्या स्किनची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे
हॅलो
हो बरोबर बोला हॅलो
हॅलो
हॅलो
हम्म हॅलो येतोय का आवाज
हो येतोय
बर तर हे बघा आता कसं आहे स्कीिनच बघा वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात
हो बरोबर
ला हा आणि हॅलो तर तर त्वचेचा रंग सुद्धा बदलत जातो आपल्या आणि तीस वर्ष ओलांड ओलांडल्यानंतर सुंदर आणि तरुण दिसायचे असेल तर प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्रीला वाटते यासाठी आपण विशेष आपल्या अ त्वचेची काळजी घेतली पाहिजे
हो बरोबर आहे
तर तारुण्य टिकण्यासाठी आपण मी तुम्हाला थोड टिप्स सांगते तर आपण काय केलं पाहिजे सूर्यापासून सूर्याचे जे किरण पडतात तर त्या किरणांमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते
हा
उन्हात जास्त बाहेर गेलो आपण तर आपण सनस्क्रीम लावलं पाहिजे
हो बरं बरं
आणि त्यानंतर अजून त्वचा आपली स्वच्छ करण्यासाठी आपण क्लीन जीनचा वापर केला पाहिजे
हो बरोबर आहे
प्रोडक् वापर क करा दिवस तीन
आपण आपल्यासाठी आपण हळदीचा आणि बेसन पठ पिठाचा सुद्धा युज करू शकतो लेप लावून
हो आणि त्यासाठी आपण दिव दिवसातून आपण सुमारे तीन ते चार लिटर पाणी प्यायलं पाहिजे पाणी जास्त पाणी पिल्याने काय होत आपली त्वचा अशी चमकते
हो बरोबर आहे हो हो बोला
आणि आपण अं सात्विका हार पुरेशी झोप या गोष्टी आपल्या चेहऱ्यासाठी पाहिजेत
हो बरोबर आहे ह हॅलो
हॅलो हरपण शादी या फंक्शन ह त हॅलो
हॅलोॅ
हा हा बोला
हा तुमचा आवाज नेटवर्क येशू वाटतो आवाज नाही येतय
बरं बरं तर हे बघा सकाळी आपण लवकर उठले पाहिजे लवकर उठल्यानंतर पाणी प्यायचं सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं च आणि एक्सरसाइज पण आपण केली पाहिजे
हो बरोबर हाय
अ आपली स्किन एक्सरसाइज केल्यामुळे आपली स्किनला छान इफेक्ट होतो
हा
आणि झोपायच्या आधी आपण चेहरा धुतलाच पाहिजे
हो
बरोबर
हा बरोबर हाय
आपण टेन्शन घेतलं तर आपल्या चेह आपल्या डोळ्यांच्या खाली आपल्याला सुरकुत्या दिस तात बरोबर टेन्शन हो
डार्क सर्कल पण येतात
हो तर आपण असे बघा अ म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी आपण योगा वगैरे ते पण करायला पाहिजे
हो
हम्म आणि आपल्या खाण्या पिण्यावर पण लक्ष दिलं पाहिजे तर आपण छान दिसणार
हा
हम्म आपण आपल्या चेहऱ्याला मध वगैरे पण लावू शकतो
हो बरोबर.
हम् म मधामुळे आपली स्किन अशी मऊ आणि लवचिक दिसते.
हो
हम्म हॅलो एका रात्री हॅलो
हॅलो
हम् तर हे बघा आणि दूध लोणी तूप अ त्यानंतर केशर अशा रक्तशुद्ध करणाऱ्या गोष्टी आपण रोज सेव सेवन केल्या पाहिजे.
हो बरोबर
हम्म त्यानंतर आपण हळकुंड असतं दुधामध्ये अ ते पावडर एकत्र करून आपण चेहऱ्यावर लेप लावू शकतो. तर तो लेप आपण पंचवीस मिनिट तरी चेहऱ्यावर ठेवायचा. त्यानंतर आपण कोमट पाण्याने तो लेप धुऊ शकतो.
हो
चेहरा धुतल्यानंतर आपल्याला असा मुलायम आणि सतेज. अ असं हा स्किन आपल्याला वाटते मग
हा बरोबर.
त्यानंतर आपण दुधावरची साय असते बघा तर दुधावरची साय पण आपण आहे ना चेहऱ्याला चोडून लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात.
हो बरोबर आहे मी तुम्हाला काही सजेक्शन करू याच्याबद्दल अ आपण मसूरची दाद ही कच्च्या दुधासोबत पण लावली ना तर त्याच्याने त्वचा आपला ग्लो करतोय.
बरोबर
हा
आणि अजून अजून काही आपल्या स्किन विषयी समस्या असेल तर तुम्ही ते सांगा मला
आ आणि डार्क सर हेड्स कशाने मुणे जातील आपल्या चेहऱ्यावरचे. ह
काय?
दडाख सल करर.
आपल्याला जर जास्त ताण असेल तर त्यामुळे डा स होतात तर त्यामुळे आपण पाणी भरपूर प्यावे. त्या हो पाणी भरपूर पिल्याने ते कमी होतात.
हो
आणि बदाम आणि अक्रोडचं सेवन आपण केलं पाहिजे दररोज सकाळी
हो
ठीक आहे.
हो ठीक आहे हॅलो हॅलो
हा आवाज येतोय.
होय पय.
ठीक आहे.
हो